हॅलो
हा काय करायलय
काय नाही तु
काय नाही बघ मी पण आता जेवण झालं मग बाहेर फिरत होते.
जेवली
होय आताच तुझ
हा आत्ताच झालं माझं
हा हा हा बर
कॉलेज कॉलेज त्यान कसं चाललंय
आता सुट्ट्या लागल्यात ग मला म्हणजे आता एक महिना झाला ग सुट्टीवरच आहे मी अन ऎंटिलेजेबल त्याच्यामुळेच त निवांतय तुझं कसं चाललय कॉलेज वगैरे
माझ कॉलेज वगैरे संपल आता
हे मग भारी झाले की निवांत आपल
होय
हा कुठ फिराला वगैरे गेलतीस तीसक का नाही मग
नाही नाही कुठ नाही गेलो घरातच घरातच आहे ग
हा हा हा काय मग सुट्टीत करमलवय अस घरात बसुन
कुठल करमतय बघायच टी व्ही बघायच फोन बघायच एवढच
हा आणि अस होत ना कि
आह
नंतर ना फोन बघुन बघुन हॅलो
हा हा याला याला
म्हटलं नंतरन कंटाळा येतोय फोन बघुन बघुन, अस होतय किती वेळ बघायच चा.
मग टी व्ही बघुन पण कंटाळा येते, परत आणि हाय तेच.
होय तेवढं‌ हाय. माझं पण आता मी पण नाही गेले कुठं फिरायला म्हणजे मागच्या महिन्यात तेवढी आमची ते अ कॉलेज गेलती पुण्यात
ह्म्म
ला तेवढं जाऊन आले. परत काय कुठे गेलेच नाही मी. व्हय, आता जाणार आहे मी पण उद्या पुण्याला चालले आता.
हम्म, भारीय भारीय.
मग काय, आता काय करायचं सुुट्टीत आणि आता कसं पुढचं शि
हॅलो!
हा हॅलो! यालाय काय आवाज?
हा हा, आता यालाय.
म्हटलं परत पु पुढं अ शेवटचं वर्ष आहे त्याच्यामुळं मिळणार पण नाही ना कुठं जायला यायला. त्याच्यामुळं जाऊन आता आपलं फिरून यायचं.
तेवढंच मज्जा.
हा, निवांत तेवढंच. तेवढं खरं आहे, होय. म्हणूनच आता फिरून घ्यायचं.
होय.
का मग, तुला टास्क आले का नाही ट्रान्स्क्रिप्शनचे वगैरे बाकीचे?
थोडेफार आल्यात तेवढंच.
हा हा, ते ट्रान्स्क्रिप्शनचं चांगलं आहे की म्हणजे आपण जेवढं करल तेवढं पैसे आहेत.
होय. आता जरी काल काहीतरी आलत तीनशे ऐंशी, एक कॉलला काही तर दोन कॉलला काहीतरी तीनश ऐंशी होत ना
नाही मला कॉलच नाही आल म्हणजे माझं कसं झालतं ह्याच्या आधी वीस कॉलच एक आलतं आता हे जे मी केलंय ते तीस कॉलवालाय, आणि अजून एक ट्रान्स्क्रिप्शन म्हणून एक टास्क आहे. म्हणजे आपण जे फोन वर वगैरे बोलतोय ना तर त्यामध्ये एक एकदा असं होतं ना की बाबा मगाशी जसा आवाज ब्रेक झाला किंवा आपण म्हणजे बोलतोय ते स्पष्ट ऐकू येत नाही तर मग ते अंडरस्टँडिंगसाठी म्हणून अ ते असं छोटे, छोटे, छोटे त्यांनी पार्टिशिन केलय त्याच्यात, आणि टाइप करून वगैरे द्यायचय, असं ट्रान्सलेशन एक टास्क
मग मला ते काय टास्क आलं नाही मला फक्त कॉलिंगचा तेवढंच आलाय टास्क
होय का ते एक ग्रुप होता एक तो जॉईन केल्यावरच येत होत बहुतेक, मग काय माहित पण आलाय ऑलमोस्ट ट्रान्क्रिप्शन सगळ्यांना नाहीतर मग ऍटलिस्ट ट्रान्स्क्रिप्शन चेकअप तरी आलायच.
बघायला पाहिजे मग
मग एखाद वेळेस त्या मॅडमांना वगैरे, हां अपडेट करून बघ नाही तर मॅडमांना वगैरे विचारून बघ
आधी अपडेट करून रिप्रेश करतो मग मॅडमांना विचारतो.
हा चालतय मग तस कर अजून काय म्हणतीस
बाकी काय नाही बघ,,, मला आता बघायचंच जॉब वगैरे.
होय काय. बघा बघा ते तर महत्वाच हाय लय. आणिऽऽऽ काही रेसिपीज वगैरे काय नवीन नवीन ट्राय केलीस का नाहीस.
नवीन, तरी आता नुसतं तेवढचं,, वरचे वरचे वेज रोल वगैरे.
व्हेज रोल घरी-
हो
काय नाही आपण चपाती करतोय तशी करायचं चपाती पूर्ण आपली असतात तशी - आणि त्याला नुसत - अ मेवनीज आणि परत शेजवान वगैरे लावायचं. आणि मग नंतर आपण कांदा डब्बू परत. टमॅटो वगैरे चिरलेल असतं ते जरा असं! तेलात जर असं परतून घ्यायचं त्याला जर अस मॅगी मसाला त्या टाकायचा. आणि ते त्या चपातीला लावायचं आणि ते - तव्यावर परत जरा एक परत एकदा शिजवून घ्यायचं झालं.
म्हणजे भाजी फक्त कांदा टमॅटो - तेवढच टाकलीस त्यात हां -
थोडंस एवढं हेल्दी -
हा ते मै बाहेर असते ते मैद्यात असते ना.
हो ते घरात केलं कणी लई बा बाहेरच चिवट -चिवट लागते घरातलं कसं छान हेल्दी असते.
होय ते तर हा सोडं घरातलं बरं आहे आणि ते बाहेर कसलं वापरतात.
होय आणि कधी जर चीज वगैरे घालं चीज पण - वरण घालू शकतो.
हा मग चांगलाय!
तू काय शिकलीस का नाही नवीन रेसिपी!
मी काय मोमोज तेवढे केलते बघ - बाकी काय केलं नाय!
मोमोज काय सोपेच असत आपलं. मैद्याचं पेठ थोडस - कालवायचं मीठ टाकून अ त्याच्यात जरा असं - अं म्हणजे अ य - ते ज बेस घालतो ना त्या मैद्याच्या - आपलं ह्याच्यात पिठामध्ये मोदका सारखं - ते सारण तर सारणासाठी मग - भाज्या आपलं गाजर आलं ढबू मिरची मन - किंवा मग म्हणजे - आपल्याला ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या घालायचे मी गाजर ढबू मिरची - अ त्याच्यानंतर मग कॉर्न एक घातलेलं. आणि मेन त्याच्यातला इन्ग्रेडियंट म्हणजे आपला कोबी- हे सगळं बारीक- बारीक एकदम चिरून चॉप करून ते ह्याला जरा - फ्राय करून घेतलं.
मग फ्राय केलं तर पाणी सुटत नाही काय त्याचं-
नाही एवढं नाही सुटत आपण थोडस - म्हणजे त्याच्यात पण कसलं सोया सॉस घालयला लागत तुला - सोया सॉस घातलीस की आणि टेस्ट वाढते सोया सॉस घालायचं मीठ घालायचं - त्यानंतर न अ ते पा पावडर मिळत्या बघ. त काय नाव मला त्याच आठवण ते! नाही कॉर्नफ्लॉवर नव्हे अ - अ ती याची म्हणजे ब्लॅक पेपर सारखी असत्या बघ - तीवाली पावडर ती तसली पावडर घातली. चिलीफ्लेक्स तर त्याला काहीतरी वेगळं म्हणतात मला पण काय - पण ती पावडर घातल्यावर पण ना छान होत ते ते सगळं मिक्सअप करून घ्यायचं आणि त्यात भरून त्याला आकार द्यायचा आणि स्टीम करायच मस्त लागतात मोमज
चांगल्याय चांगले चालते ना मग
होय छान चालतय मस्त चालतय आता फक्त एकदा मीहि द्याच्या पीठाच्या ऐवजी आपलं घरच गव्हाच पीठ वापरून बघणार आहे त म्हणजे कस हम् जरा हेल्दी होईल ना हा आणि ह मैद्याच्या पिठाचं मेन काय माहत त का घालतात एकतर चवीला पण छान लागतय आणि ता णवल तेेवढं ताणतय ग
होय
त्याच्यामुळे ते जे आपण आकार देतोय ना तू कशा पण पद्धतीने व्यवस्थित आकार देऊ शकते
होय
त्याच्या मुळे ते जरा बरं पडते मैद्याचंपीठच वापरलेलं शक्यतो
हो बरोबर आहे
हम्म
तरी म काय नाही बग अजून काय नाही
हा तेच म्हटलं बघावं मला पण कोणी ए फ्रेंड्स नव्हते मला प्रश्नच पड क एक मिनिटाचा एक कॉल करायचा आणि एका माणसाला तुम्ही पाच पाच कॉल करू शकता खरं पाच वेगवेगळी माणसं पाहिजेत आग कुठुन आणायची आणि बरं मागच्या वेळेस कॉलमध्येध्ये ऑलरेडी त्या ज्या पाच माणसांबरोबर बोललोय त्यात पाच पाच माणसांबरोबर परत पाच वेळा बोलायचं म्हटल्यावर आणि् असं होणार की काय एवढंत दहा वेळा काय वेगळा विषय काढू मी
ते पण बरोबर आहे
ा म्हण नवीन नवीन माणसं गोळा करून त्यांच्याबरोबर बले घर वा हा फ्रेश पण होत त्यां आणि जरा कळतय ना कोणाचं कस आहे काय
होय
महक
मा आणि बाकी काय
काय नाही बघ निवांत चाललंय सगळं बाकी काय मग आपलं अजून म्हणजे कॉलेज संपल्यापासून फक्त इंटरव्ह्यू ची तयारी करायला लागले का अजून काय करतेस
नाही इंटरव्ह्यूचे नाहीत तस काही करत नाही अजून तरी फक्त जॉब बघतोय अजून
आ आता जॉब बघणार इ्ह क
नाही नाही जीएसटीच हे करायलय ना जीएसटी साठी मग त्याला इंटरव्ह्यू नाही लागत
असा
हा मग त्या आधी पण मी केलतो सेकंड इयर होत ना त्यावेळी मी केलते जॉब पाच महिने कॉलेजच्या मु बर होत नव्हते सगळ मॅनेज एकदमच होत नव्हत इथ सात ते बारा कॉलेज अकरा बारा ते अडीच पर्यंत काम करा मग नंतर घरला या चार ते सात परत तेच करा मग सगळं मॅनेज हो ताब्या अस न म सोडली